वाज येतोय का? येतय का आवाज?
तोय ना ताई. हो हो येतोय. काय करताय नाती?
नाती? नातीचा वाढदिवस आहे ना आज. तिची तयारी चालूये. ती मोठीचा वाढदिवसये. हा, थँक थँक्यू. मोठी अ सात ते सांगते, मोठीचा पने आणि तिच्या आईचा पणये.
अरे वा वा! मायलेकींचा एक
अन दोघं मायलेकींचा, हा दोघं मायलेकींचा एकाच दिवशी येतो.
असंय का? हा मैत्रिणी ना बोलवलं असेल. मैत्रिणी ना बोलावलं असेल तिच्या?
हा काय आता सात वर्षांचीये, आठव चालू झाल. मग जाऊन बोलून आली पोरींना. म्हटलं बोलून आण म्हटलं आणखी बाळाला पायला येताय पाहुणे. परत मग आणखी त्यांच्या गर्दी मध्ये म्हटलं मग. त्याच्यामुळे मी त्या त्यांच त्या ताईंचा फोन आला होता मला. त्यांना म्हटल मी नंतर करते म्हटलं. पण मग
पण काल बारा पर्यंतची मुदते बर का.
हो ना, हो ना उद्या. उद्या ना उद्या बारापर्यंत आहे ना? हा, मग उद्या- उद्या आपण दोन- तीन वेळा बोलू. कायी प्रॉब्लेम नाही. एकदा
नाही, तुम्ही मला करून देजा कॉल. तुम्ही करून देजा. आता माझे काही नाही. एक- दोनच राहिलेले आहे.
माझे चारर- सहा बाकीय अजून.
हा, काही नाही, मला करून द्याजा. काही हरकत नाही आ. माझं काही नाही, नेट वगैरे सगळं चालू असतं.
ह ना. हम्म, माझं पण नेट, चालू असत च. पण कसं कामात असले ना, मग नाही बोलता येत. मग हे पोरी असता. मग त्याच्यामुळे मग हम्म.
हो, तर मग ते, पूजाची तयारी वगैरे सगळी करताय घरात.
अच्छा.
आम्ही बारा नंतरच जेवण करतो ना मग. रामनवमी, रामाचा जन्म झाला का मग सगळे. हा ना, मग. बारा- बारा वाजेपर्यंत उपवास असतो ना तो. हम्म. मग रामफळ वगैरे मग, आज्याच आणता. अन् ते नैवेद्य दाखवता पहिले. आरती वगैरे, रामरक्षा पठण करत
ह, माझं तर काइज देवपूजा नाई न काहीज नाई. इकड आले तर माजं ते बी, रामरक्षा वगैरे. माझं रोजच
रोजच्या याच्यातलंय डेलीच. म्हणजे, डेलीच रामरक्षाय माझं. हा, वाचन माझं तोंडपाट झालेलंय ते. हम्म, का. हम्म, मी जवळ- जवळ आताय ना अं पंधरा- पंधरा एक वर्ष झाल्या असेल. तेव्हापासन चालू केलेलंय ते. तेव्हापासनं मी वाचते. मला आत्ता ते का नाही का हे करतात, रामनवमी पर्यंत वाचतात, अकरा वेळा. असं काहीतरी होतं ते करायचं होतं, पण मग आता काही जमलं नाही. आत ता इकडं आली तर. हा पाडव्यापासनं, हा तेच ना. मागच्या वर्षी बी करू- करू म्हटलं, मागच्या वर्षी असच काही तरी येऊन गेलं. तेव्हा बि राहू हून गेलं. आता या वर्षी करू म्हटलं. हम्. सिद्ध करतात बुवा ते, असं म्हणतात पण मला तर काही वाटत नाही. उलटं, मी जेवढं इतके दिवसापासून वाचतेये ना, रोज तर ते उलटं, सिद्ध होऊन गेलं असल ते आता.
हो मग, ते जास्ती संख्या होऊन जाते ना.
मला नाही, मला खूप अनुभव येत आलेलेय. म्हणजे असे, काही- काही गोष्टींचे असे. थोडक्यात. वाचलेलेय माणूस, थोडक्यात एकदम. वीव शून्य मि म्हणजे, हा एक काही, निर्णयानी, एकदम आपल्या याच्याने, वाचलेले. म ते शेवटी रामरक्षा म्हणजे
हा म ते आपली रक्षणच करते ना, रामरक्षा. म्हणूनच तिचं नाव रामरक्षाय.
मग जाऊ दे म्हटलं. मला वाटलं का, मी तेव्हा बसली का, तेव्हा अशी म्हणून घेते मग.
नाही मग ती रामरक्षा वाचायची असली ना, ताई. पाडव्याच्या दिवसापासून जेव्हा सूर्यनारायला अर्घ देतो ना, मग तिथंच उभी राहून वाच चायची तिला. म्हणजे, असे नियम आहेत. नियम आहेत. ते नियम सांगते मी तुम्हाला. की, स सूर्यनारायणाला जेव्हा आपण अर्घ देतो ना. अर्घ्य दिल्यानंतर मग ते पुस्तक किंवा तोंडी तोंड पाठ राहील मग काय नाय टेंशन
तोंडी तोंडी पाटे ना तोंड पाटे ना म मी तेच सांगते ना तोंड पाटे ना तर मी बसल्या बसल्या एखादी गाडीवर कुठे जात असते ना तर तेव्हाही जाता जाता म्हणून घेते मग
आवो नायी हा, आम्ही कुठे बघा आता कुठे गावाला जातोय आणि कुठे आपण फिरायला जातोय मग गाडीत बसताच ते रामरक्ष सुरुवात कर म्हणजे ते आपलं रक्षण करते आणि जेव्हा असं सूर्यनारायणाकडे आपण तोंड करून ती रामरक्षा म्हणतो ना? सकाळ तर म्हणजे शेवटच्या जो मृत्यूच्या वेळ असतो ना त्याच्या वेळेस त्रास नायी होत‌ म्हणजे प्राण निघायला हाव प्राण निघायला त्रास नायी होत, कारण की मी गलेलं आहे आमच्या घरी जे बाबा राहायचे ना कोण हाय बाबा? हा मग त्यांच रोज असायच त्यांनी
मी तर मी तर तुम्हाला सांगते मी ना माझे तकडे मी कुंजीकास्त्रोत पाठये, राम रक्षा पाठ हे हनुमान चालीसा पाठ हे हनुमान स्तोत्र पाटय त्याच्यानंतर कालभैरवाष्ट हम् हम्म म सगळ
ते आपलं
म डेलीचय ते डेलीच डेली म्हणते मी मग, अर्धा अर्ध अर्धा अर्धा तासात होउन जातं माझं सगळं पटापट मंत्र उच्चार वगैरे सगळं हम्म हम् अर्ध्या तासात होऊन जात पण मग आता हेच ते नाहीे ओ जमत पोरांमध्ये त्याच्यामध्ये ह काय? आले मी आले, कडी नको लावू हम्... लहानबाळ, या पोरी तिची शाळा अस ती सकाळी, मग त शाळेला तिला हे करा आवरा तिचं अ... नाही ना अजून, पेपर कधीय थथग तुमचे?
ह
हा आज म्हणे..., ती बी लई हुशारय ऐ एक तारखेपासनं होतो, परीक्षा चालू होणार एक तारखे दोन तारखे पासनं होते सांगातय बाई अठ्ठावीस पासंन सुरु
हो आणि एवढं ऊन पडतंय पोरांना बिचाऱ्यानां शाळेत जायचं
हो मग, दुपारी ती आली पार हाप हाप घरात आली होती तिकडून येताना, ती पोरीन बरोबर आली ना? पाहिली मी रस्त्यानी दप्तर फेकून दिलं तिनं रस्त्यात
हो मग, तिच्या जीवावर आले असेल ना?
फ्रॉक घालून गेली होती, नवा फ्रॉक मोठा मोठा फॉकय ना तिचा वन पीस सारखा, हम् हा मग तो घालून गेली तर मग गरम होत होत असंल त्याच्याने, हमम, अय काय मूर्ख पणा लावलाय पण उघड ते मी बसंल इथंच, म स्वयंपाक कोण करत बगते? हा मग पोरांना दिले ना आता तिच्या का कपडे घेऊन आले, आता ड्रेस आणला, घातले आता पोरांना बोलवले झाड घ्य नको ए मी बाहेर आले तू इकडं जेवलास? आ येतील ना आता बोलवलं लवकर
हो का? ह ते कस मुलांना आनंद वाटतो त्यांचा वाढदिवस साजरा होतो.
हम्म, त्यांना हाऊस बी लई त्यांच्या बापाला बी. तिच्या आई चा बी हे ना. हा त्यांना लई हाऊस आहे पार त्यांचं मेकअप बेकअप करून दिला. आमचां बाप नाही करायचा आमच एवढं
हो ना, हो ना, हो ना.
तो म्हणायचा एक वर्ष, एक वर्ष कमी झालंय.
आयुष्याच हो एक वर्ष कमी झालं तुमचा, कशाचा वाढदिवस?
कशाचा वाढदिवस, न कशाच काय, आम्ही एवढ्या जणी होतो न कायचा वाढदिवस?
नाहीओ ताई जास्त मुलींमुळे नाही होत आता.
हा, मग तेच ना. मग आम्ही एवढे पाच, पाच जणी होत
हा कोणाचा, कोणाचा वाढदिवस साजरा करणार? हा पाच महिन्यापर्यंत, पाच महिन्यापर्यंत वाढदिवस साजरा झाला असता, जर केला असता तर.
मग तेच ना, प्रत्येक एक, एक महिन्याला एकेकीचा एक, एक महिन्याला एकेकीचाय जानेवारी, फेब्रुवारी पासून
हो मग, एवढे पा पाच, सहा वाढदिवस साजरे करणे म्हणजे काय साधी गोष्ट आहे का?
होच ना.
हं हा आणि कस पूर्वीच्या वेळेस, एवढं पण नव्हतं हो ताई कुठे केक वगैरे कुठे मिळायचे?
हा नाही, काही नव्हतं तेव्हा. आत्ताच निघले काही काही
पुरणाच्या, वरणाच्या काही स्वयंपाक करून टाकायचे. आणि तो मग खायला देऊन द्यायचे, खा बाई. तुझा वाढदिवसये. काही गोडदोड करून खऊन घ्या, कुठे केक कापले आपण?
माहिती बी नाही. मला आठवतं बी नाही, एखाद्या वेळेस काही केलं ना असं.
ह येऊन चालाय आता वाढदिवस तरी, माहिती नाही रात.
हम्म, आता पार म्हातारे म्हाताऱ्यांचा वाढदिवस कर आता तर ते नवीन निघाले, ते काय बोरंन्हानं आणि ते नका विचारू आणखी.
हो ना, बाई हो ना, हो ना. आता ते लवकर ते बाळ पहिल्यांदा खायला लाग
हा ते अन्नप्राशन अन् अरे रामा आशे पोर कुठ खायचे, कुठं प्यायचे काही कळायच.
कुठे काम करून येडे व्हायचो.
काम करून करून येडे व्हायचं अन् खायला कधी लागायचे ते आपल्यालाच कळायचं नाही ते कधी खायला लागत.
हो ना, हो ना. ते काय नाही चार, पाच महिन्याचं झालं का, पोळीचा तुकडा हातात देऊन द्यायचं. आणि इकडे कामं करायचे. खा बा बा तुझ्या तुझ्या. हो, आओ सगळं नवीन नवीन जमान्यानु सार बदल चाल वो बाई हा आणि काही नाही काही आता पहिले सारखं नाही राहिलेलं बाई.
आता जे एक, एक काही काही काही काही निघाल. रिकामी काम काही काही.
हो ना, हो ना.
लग्नांमध्ये बी तसंच ते प्री वेडिंग करा हे करा ते करा अ
नाही ओ ताई वेस्टेज पैसा आहे तो तो वेस्टेज पैसा आहे त्याच्याकडे जास्त पैसा आहे ना मग त्यांनी तो वेस्टेज करायचा.
कोणतारी थांबा थांबा हां.
हम म आता आता थोडी गरीब साधारण लोकं काय करतील बिचारे.
मग तेच ना हे रिकामी रिकामी आणि काही करता कुठेही जातात आणि काही बी ते परल. काय म्हणताना माणसांना लाज वाटल अशे फोटो काढतात प्रीवेडिंगचे शूटिंग काढता. ते बसता बघत ते इंदोरीकर बाबा बरोबर बोलतात ना. अर तुम्ही काय दाखव.
होना.
तेच म्हणे पोर त्यांच्या प्रायव्हेट मुवमेंटच्या दाखव
संस्कार नाही होत संस्कार याच्यात संस्कार नाही दिसत ताई
म.
आपले संस्कार किती चांगले आहे म्हणजे भारतीय संस्कृती किती छान आहे साडीचा पेहराव.
नाही आता बरेच आता गंगेवर आमच्या इकडे आता एक दोन तीन पाहिले मी इंस्टाग्रामला त्यांनी तर अशे एकदम गावामध्ये हे नवरी पोरगी अशे. म्हणजे ते पोरगे गावत राहते तो पोरगा दूध द्यायला जातो अशे अशे केलेले आहेत ते शुटिंग प्रीवेडिंग. ते चांगलं वाटतं असं काहीतरी हम. नॅचरल वाजे हम किती टाइम झाला हो ताई.
हा होत आलेला आहे थांबा दोनी एक दोन सेकंद मग करून देईन मी.
याड लागलयं ना इकडे काय पाहिजेलाय काय काई नाही चल. नंतर देत आता.
हम्म तुमच्याकडे आता गडबड असेल बाई पाहुण्याची.
हो ना वाजायला लागलं ते मध्ये असं वाजतं बरं का मध्ये
मेसेज येता ना बाई त्याच्या होतात ते मेसेज येताना तेच्यामुळे होतात येत असंल हम्म हो अहं
जे का ह. तिला काही येत नाही बोलता मेन मेन कराली धरं धरं पाणी घे पाणी नाही जाऊ